हॅलो नमस्ते काय चाललंय हॅलो आवाज येतोय का हा येतोय बोल काय म्हणतेस काय नाही बघ मुलाला खायला करून देते
अ
खायला खायला करते मुलाला फ्रँकी फ्रॅँकी
तसप्र
पोळी घ्यायची
कळ शिक
पोळी घ्यायची पोळीवररती भाज्या सगळ्या आपल्या परतून घ्यायच्या त्याच्यात मेहनज आणि अ चीज वगैरे घालायचं हह ह हेगलते अदीी आ हॅलो ऐकवते का कांदा टमॅटो अ फ्लावर घालते त्याच्यानंतर अ कॅप्सिकॉम
हम्म
त्याच्यानंतर गाजर
हम्म
आणि आपलं हे मक्याचं हे असतं ना गोड
स्वीटकॉर्न स्वीटकॉर्न हा आणि ढबू पण घालतेत ना ढब्बू, हम्म
आणि ते सगळं बारीक चिरून घेते तेलात ते छान परतायचं ते झाले की मग त्याच्यात म मेह हे घालायचं स्वास घालायच आपला त्यानंतर अं हे घालायचं हिरवी ते पुदिनाच मळत बघ नवीन आता एक सोस आलाय ते घालते चिंग चिंगचा स्वास घालते,
हम्म
त्याच्यानंतर अ नंतर ते पोळीला हे करून घेते सगळं
हम्म
रोल करून घ्यायचा तो फा स्प्रेड हा आणि त्याच्यावर चीज वगैरे टाकून ते ओनला ठेवते एक वीस मिनिटासाठी
हम् हम्म
आणि ते छान मग सॉस बरोबर खातात, बटाट्याच्या भाजीच पण करतेय हा पण ते बटाटा आता नाही घालत. ह्याला मिक्स ला नंतर करते सिंगल ला ते
हम्म सगळ्या भाज्या ह्या निमित्तानं पोरांच्या पोटात तर जातत नाही नाही तर आजकालच वे पोरही नको ते नको
सध्या पिझ्झा बर्गरचे मेंबर आहेत हम
स बळं अनहेल्दीच लागतेय आजकालच्या होर ना
त्याच्यानंतर? हॅलो तू काय काय कर कृष्नातिला
काय ते म्हणणाल ती करून देते सगळं करून देते.
पिझ्झा भाकरी करतो बघा मी बाकरीवररते
नाही आम्ही घरातच केलेलं सोड आपण फक्त पिझ्झा बेस आणलेला आणि केलेलं कसं
प्रगे म्ह हम्म नाही पिझ्झा भाकरी पण करतो आम्ही हे जे आता मी तुला सांगितलं म्हणजे ढबू मिरची ते सगळं मिक्स करायचं. स म वगैरे घालून आहे ना त्याच भाकरीला लावाच अस मस्त आणि अ तीस ते वीस मिनिटासाठी अ ह्याच्यात ठेवतो आम्ही फोन ला ते पण छान लागते ति्ज बकरी स हे जास्त खिसायचं त्याच्यावर चीज एवढं भारी लागत ना ते पिझ्झा भाकरी तसला आवडत ते पण खात अस चालू असत त्याज पून काय काय हम्म असं वेगळं वेगळं करत असतो काहीतरी शनिवार रविवार काय काम नसते.
हो,
निवांत असले की, चालू अस
करायचं आपलं होय हम् सगळं पोटात पण जायला पाहिजे, जे पण होते ना, आपल्याला काहीतरी प्रयत्न पण केला जातोय काहीतरी, काय तर पदार्थ वेगवेगळे करायचा.
हम्म हम्म हम्म हम्म हम्.
हम.
आणि, उपवासाचे मिसळ एक असते बघ संकष्टीला.
ती कशी करतीस.
ती का शाबुदाना भिजवलेला असतो, त्याची खिचडी करून घ्यायची, आणि, दही अं काकडी खिसून घ्यायची. त्याच्यानंतर वेपर्स वगैरे असतात ना, हॅलो. आवाज येतोय का बटाट्याचा, चिवडा तीखटवाला त्यानंतर, वे पर्स ते सगळे आधी खिच खिचडी आणि शेंगदाण्याचे आमटी करायची, आपली सोलापूर जिल्ह्यात अस ती तशी, बटाटा घालून असते ना त्या टाईप मध्ये करायची. तिथे च.. आमसूल वगैरे घालून अशी. आणि नंतर मग पहिले, खिचडी हे करून घ्यायची एका का बाऊलमध्ये. परतून परतवलेली खिचडी बाऊलमध्ये ठेवायची. नंतर ते दही घालायचं थोडं, अ शेंगदाने बाऊल केलेलं असत ते घालायचे त्याच्यानंतर, अ वेपर्सचा चुरा करून घालायचा. आणि हे अ चिवडा घालायचा. काकडी खिसून घालायची त्याच्यात आणि मग त्याचात शेवट सगळ्यात. शेंगदाने ची आमटी घालायची. आणि ते सगळं मिक्स करायचं, आणि मस्त ते खायचं.
असं डाळिंब वगैरे पण घालतात ना तेच्यावर.
नाही नाही डाळिंब नाही घालत, ते डाळिंब मऊ पडतं ना ते. त्याच्यात घातलं की,
तर मी एका ठिकाणी बघितलं होत. त्यांनी वरून डेकोरेशन साठी पण आणि ते जरा गोड गोड गोड मस्त लागत होत. जेवढच मी खाल्ली होती ना, ते कलर पण छान दिसत होता आणि, चव छान आली होती, डाळिंबा मुळ उलट.
आम्ही डाळिंब नाही घालत कारण ते, मऊ पडत्यात ना लगेच.
हॅलो.
पटकन खायचं म्हणलं गं,
हम्म हम् हम् हम्. त्यांच्यामुळ मग असं उपवासाला ते करतो आम्ही. त्याच्यानंतर, आमच्या बहिणीने भाजी शिक कवली वांग्याची खूप सुंदर तशी करतो आम्ही.
बर कशी सांगितली. बहिणीने तुझ्या भाजी,
वांग हे करायचं, पहिले वांग चिरून घ्यायचं, त्याला दोन भाग करायचे डेट वर तसच ठेवायचं. आणि शेंगदाण्याचा कूट त्याच्यानंतर, अ हे कांदा लसून चटणी कांदा चिरायच चा बारीक लिंंगू खिळायचं. त्याच्यानंतर अ आलं लसूण मिरचीची हे घालायची. तेच्यात
हम्म हम्म हम्म
आणि ते बारीक गॅसवरर आपलं ठेवायचं नंतर शेंगदाणे कुट कूट त्याच्यात घालायचा. जरास वाफले की, आणि गुळ वगैरे घालायचं पावडर वगैरे अशी साखर गुळ काही चालत. तर म्हणजे तुम्ही जे खाताय ते‌.
हम्म हम्म हम्म
कसे ते पाचगनी कशी सुडायची. छान लागते ती. माझ्या मुलाला फार आवडली होती.
हो काय हुशार आहे मग बहीण तुझी.
हॅलो बाकी काय म्हणतीस तू काय केलंयस आस नाश्त्याला.
आज मी नाश्याला काही केलं नाही बे आज मी बटाट्याची आमटी मस्त आमच्या सोलापुरी पद्धतीन तर्रेवाली, आणि भाकरी भात कांदा. असं तोंडी लावलं मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी होती त्याच्याबरोबर तेल तेल घातलं असं मस्तपैकी जेवलेते आज- ते पण खूप वेळाने जरा आज बाहेर गेले होते. कामहोत आल्यावर जेवले मी मला एवढा त्रास झालास. पण आल्यावर जेवले ज महत्त्वाचं काम झालं पण ते काम तर झालं माझं बर्या दिवसापासून पेंडिंग होत ते झालं का
ओके
हम्
आम्ही कटलेट केलेत बघा तर.
हो का ते कसे केली.
त्याय हेचे केले त्यांनी.
हम्म हम्
म्हणजे रेसिपी त्याची मी पुढच्या ह्याच्यात सांते तुला. कारणता आपल्याकडे तेवढा टाईम नाहीये.
हम
हॅलो आत्ता तेवढा टाइम पुरणार नाही ग म्हंटलं.
हा हचेे होते बघ पोहे बा पोहे भिजून घ्यायचे पात ळ पोहे आपले कांदा पोहे आपले भिजवून घ्यायचे. कांदा टोमॅटो गाजर, घालाय दही घालायच आणि तांदळाचं पीठ थोड. घालायच आणि त्याचे कटलेट करायचे आणि ते तढयचे म्हणजे असे, आक्षेप तुम्ही कसा पण द्या. ते आकार करून तळा मस्त लागत. तर मी तर मला फार आवडते ते पोह्याचे कारण ते पोह्यानेवस वेगवेगळे छान येत. मलाराव कारण कांदा बडकू कांदा गुर नाही असं कुरकुरीत होते मस्त लागतय.
हम्म कअकक हॅलो सुंदर होतात ते पण.
हो ब
एकदा केले होते मी लॉकडाऊन मध्ये.
नुसतं खायचं करायचं खायचं करायचं हेच काम हो.
दिवस बर खायचं आणि बारा वाजता जेवायच परत दिवसभर
आम्ही तर यास वेगळे वेगळे पदार्थ ते दुकानदार म्हणायचा की की तुम्ही सारखं दुकानला बाहेर पडताय आणि सारखं काय ना कायतर काय ना कायतरी वेगळं व
अख्खा महाराष्ट्रात पहिल्यांदा एवढा रवा विकला गेला होता आणि तेवढा केक झाला होता माहितीय का तुला
नाही बाई फार मजा आली पण येयेकदा वाटतय खरं कोरोनाची भीती एक होती पण एक वेगळंच कायतरी अनुभवायला मिळालं
हो अनुभव बेकार आला पण लॉ ओडानमध्ये खूप जणांचे
त्या एक गेली कोरोनामध्ये त्यात त्याण आम्हाला खूप सांभाळ चांगली आत्या बिचारी गेली की आम्हाला सोडून
माणसं निम्मी घाबरलीच ग लॉ ओडानमध्ये आणि जी जाणारी न्हईत ती आधी घाबरली माणसं
ती मशनरी बघूनच घाबरली होती तिला ते बाकीच काय आट्याक आल्यासारखं झालं तिला जागेवर
हम्म हम् हम् बरोबर आणि भीती बसली होती ना ग लोकांना मनात की आपल्याला काय पॉझिटिव्ह आलो की आपण मरतोच हीच भीती होती मनात लोकांच्या पण कोणी असं सांगत नव्हत की त्याच्या काही होत नाही तुम्ही बरे होऊ शकतान म्हणजे डॉक्टर लोक पण जा च भिती घालायचे ग आणि चांगला झालेला मानुस शेजारचा पेशंट बघून आजारी पडायचा मा
होय होय होय होय फार आवघड झालत खर